हॅलो
हा बोला
हुं काम कसं चालूय मग तुमचं?
हाय की काम दिवसभर पोरींना सोडून यायचं मग बसायचं आणि आण दिवसभर
हा हा तेवढंच काम होय नाई दिवसभर आता?
होय हो बाहेर जायचं म्हणलंय मुलींचा हाल होतय त्यांना आणि आणाय ला सोडायला जाय लागतंय
होय त्यांचीच उसाबरीत दिवस जातोय सगळा.
होय म दिवस आहे. घरी का बाहेर गेलं की नाही मग त्यांना सोडायला, आणायला ते एक
होय
मग तर टाइमात जायला लागतेय भय त्यांच्या वेळेस आमचं होत असं होतय
बाहेर जाण्यापेक्षा हेच काय तर करायचं घरात बस
हम्म क शवास हो ते परवडत नाही थोडा तरी पण
हम्म तेवढा टाइम बी जातोय ना आपला आज झोपून दिवसभरती किती झोपायचं आहे सारखं सारखं
झोपलं तर आणि कायय थोडं होईल तेव पाारच जरा झोपायच आणि उठून त्यांचे पाच वाजेपर्यंत शिवायचं आणि मग जायचं पाच गाले ना
नाही पाचला आणि घरातलं सगळं आवराय पाहिजे पोराण त्या छ आहेस ना
होय त्यात नानायला जायचं तोपर्यंत सहा वाजते होय पाय क
हा हा बाकी कोण नाहीत घरात सासूबाईत ना हा हा
सासू सासने नाही त वारले
हा
हो त्यानी पण साांमाल जात
हा कमाल तर घेतय त
हो मागाचे स लोकााला
हा हा
हम्म सिधू मरडाला आलाय क
वरडालाय ना बाहेर आले सारखं तिने पळत आल्यात पाठीिमान
हा ते खलाय खेळतय मुलांच्या सोबत
होय
हम् चिडवला कि वरडतय वय ठेवत नाहीत खली वळ हातात घेऊन घेऊन त्याला हा
हां
हम्म आणि सोपत नाहीत मुलं
एकता झोप काढून उठला आता ती काही झोपत नाही दिवसभर
हम्म हम् नाव कायच का
हा मुलगीचं नाव पलक आहे
हम्म
आणि मुलग्याचं नाव काव्यांश आहे
हम्म हम
तुमच्या मुलींचे काय नाव आहे
हो आमच्या एकटीच सनवी एकटी तनवी
हा
पोर्णी आहे त आरोगी
हा कितीवी लायता
क सावी ला आहे शमृती बंगर
हा हा आणि मुठठी आहे ती
कच नते वी वीला आहेी श्रेया बरोबर आहेय
हा
आणि एक तेच पिसरीला आहे
हा हा
त्यांच्यासारखाच आम्हाला पण तीन मुलीच आहेत
होय काय ऑपरेशन केलाय का नाही
हो केलाच ऑपरेशन
शिजर आहे का नॉर्मल
नॉर्मल आहे माझं
हा हा
हम् ह् काय मुलांच वाट बघितलं मुलं झालेली काय
होय माझा पाच सहा महिने झाले ऑपरेशन झाले
हा केला व हम् तुमचं कळच जरा
होय दोन्ही पण शेजारच आहेत माझं
हम्म तेि जर असलं तिला हाल होतेय
होय हम्म काय नाही बसलोय ना मी एकटे आहेा दोन भाव आहेत
भावांची लग्न
नाही लहानत माझ्यापेक्षा
ह हम् तुमची किती झालं शाळा
माझी बारावी झालीे
हम् हम्
काय नाही चालू आहे ना वी सी
स्वयंपाक लवकर भरला येेईल
तन लवकर म्हणजे ते दादा त्यां भाऊजी त्यां जेव्हा यायचेत ना आमचं मिस्टर त्यांचं मिस्टर
हम्म
पहिला सांगायचेत नाही बा चार लोक म्ह
कोण आलाय बग
कोण नाही त्यांचा कोण आल्यात तेच बोलालेत
हा मी म्हटलं काय ब्लाऊज तेल नयला बाय करायच
नाही हेच दांग करायच
ह ह
पोरांचा दंगा चालायच
हो पोरं नाही झोपलीत की तुम्ही झोपताय का नाही म्हटलं
नाही दुपारी झोपतोय कधी तर नाहीत नाही हा झूपू कुठे देतच
हम्म
हम्म काय नाही बसलोय ना मग
ह
काय नाही निवांत
निवांत आहे का म्हणा तुमचंच बरं आहे हा हा काय करायला पोराला मोटे होय पण काय करू देत नाही थोडं
होय आता इथ सतरा वेळ येतात मोबाईल घेत्याात आणि जात्या तोपर्यंत मी विचारत्या कुणाचा फोन आलाय होय मराठी मिीडियमच की इंग्लिश मिीडियम ला घातले र. खरं ती जाई ना व्यवस्थित मगच पैसे वायपळच के
हो.
मग तिला मराठीलाच घातलेय. तरी आता शाळा चालू झाल्यापासून दोन तीन शाळा बदलल्या. चालूचय ते शाळा बदलायचं.
हम्म आत नाही जात अगूनणयत ह म्हन कायत ते जास्ती
तनले.
एकदा सवय पडली कि नाही फक्त
होय ते जायनाच झाल्यात पझ पाट म काय ते
पाऊस म्हटलं तिकड आहे का
पाऊस होता आठ दिवस तिथ ना आता बंद झालाय नाही नाही नाही ले येणार आहे त्याला पाव
बुधुवारी पडला तेव तस बधच
ह आमच्याकड होता आठ दिवस कंटिन्यू
हम्म.
आता बंद झालाय. होय परडाला फोन पाहिजे सारखं बघायला. हिला पाहिच होय. होय कोणची सवय लागल्या त्याच नाही घरात कोण नसते ना.
जवळ नाही का कोण खेळणारी
कायत्या
खेळणारी मुलं कोण नाही काय मुलं जवळ
आहेत मोठठी आहेत जातेत ती शाळेला
हम्म. हा दिवसभर एककाच त मग तुम्हाला चिडवत जास वात ना.
हो. जरा घरातलं कामावरस वय देतोय त बाहेरच खेळतोय दुपारचं कोण नसत ना बाहेर दारात नाही. मला हिच्या पाठीमा फिरायला लागतय खाल्ल का काय?
हम्.
हम्म हा मग काय नाही.
काय नाही बघा बस पण दिवान
ह हा. ना गाणी आवरून बाकीकी सगळं घरातलं.
नाही अजून आहेयतीरायच अजून भाले घ म्हणालाय त मोबाईल
फुगा पाहिजे सिद्धून फुगा घेतलाय.
शिजसोबत खेळ म्हणा त्याला हो बया ना ना.
अ एकताख धुंड ब खालाले म तोंडाात घालतय.
हम्म.
करत असत ते
खेळणारे नसलेतक अस.
हो उशरपासून लाागलायच चला चला म्हणून
हम्म.
ह आता जायच चार पाच वाजता
हो उऊन येताला
होय
हम्म
ह
नाही तर
आणि काय ना बसलोय ना
जाऊ जा वगैरे काय शिवून क असं काही झालं नाही वाटतं तुमच
नाही माझं काय धुनाचं पाण्यात पाण्यात धुनाच
शिकून साजला क नाही जरा कधी तर आल्यावर पहिली पण
काय द्या
वैन वैनिकांना शिकून साचल्या क नाही म्हणलं कधी तर आल्यावर
वईनींच्याकंड शिकून वय हा बघू कवा शिकायचं ही पोरे एक हायत नव्ह बसू देत नाहीत काय नाही गप घार
होय तेवढंच आपलंच घरापुरतं आपलं आपलं शिवुन घेतलं तर बी
ही पोर मोठी झाल्या शिवाय काय करायचं नाय
हम्म ते शाळेला चालतील ना मग काय वाटत नई
मग कोण नसतय दिवसभर घरात सहा वाजताच येतात सगळी
इकड अर्ध कपडे टाक हे टाक
होय पसाराच करत्यात सगळ्या घरातनी त्यांचा पसारा काढायच वेळ जातोय
हम जवळ आहे का शाळा लांबाय
शाळा दोन तीन गल्ल्या सोडून पुढ हाय की
हम् सोडयला
होय ह्याला अंगणवाडीत नेऊन बसवाय लागतेय तिला शाळेत न्याय लागतय
होय
हम्म बर तुमचा फोन लागत नाही व्हय तिकडन केला तर
नाही लावणार दोनच कॉल झाला सगळ करून बघितल लागण झालाय
अं काहीतरी प्रॉब्लेम झाला असल हा ते डिलेट करून परत इन्स्टॉल करा की
ते काय माहित होतय काय नई ब नाही नाही तस काय होत नई
अकाउंट डिलीट होईत नाही फक्त ऍप मोबाईल मदन डिलीट होते आणि परत इन्स्टॉल करायचे
हम्म बगायच काय होतय
हा बर बर चालतय
ह झाला
हम्म हा हा चालते चालते